आवाज येतोय काय?
एतोय की
हा हा ते युगदादाकडे गेलेलंस काय?
गेलतो की
नाही गेलेलास
हम्म
काय म्हणाल तु मग
काय म्हणतोय
हा काय म्हंटलं नाही तुला
काय म्हणते ग?
फोटो भारी काढून घेऊन आलायस की रे
छान काढलं की कोण काढला फोटो त्यो
काढल्या ते काय सांग
कोण काढले विचारालोय मी तुला.
काडला अथर्वे दान
हा हा एका जागी बसकी आवाज तुझा हे वालाय खरबरीत यालाय.
का
आं.
काही नाही बोल लवकर
बोलाय लागलो ना मग तू बोल की बाबा
हम्म
हम्म कायतर विषय काडकी
अू.
काय म्हणजे.
काय काढू आता विषय.
काढ की आता तुच विषय काहीतरी
काय काढायचं ग
काय पण बोलकीे अस बाबा
काय बोलू.
एवढं का तापालहच
काय एवढे तापालं म्हणजे डोकं फिरल्या काय सांगा लवकर
मी काय डोकं फिरवलोय रे.
काय कय चांगा लवकर.
काय नाही बोलकी.
काय बोलू
काय बोलू म्हणजे काय काय केलं आ आज
काय काय केलो म्हणजे शाळेला गेलो आलो जेवलो खेळा गेलो खेळा आेलो बसलो फोन घेऊन आणि काय केेलो
हळू हळू पोलची जरा
हाऊ काय मला इथ नाही बोल
म काय म मम्मी त्या काय करायल या
झोपल्या
तुझो पलनेस
ह्ई
अ दिदीचा फोन आलाता काय
नाहीय
काहा
काय माहित नाही ग बाई मला
हा हा असशुबझा
ह
कानमंट्लास
काय माहित नाही मला
हा हा असु दे घे म्हंटल
हा
मांजर कुठे गेलंय रे
काय माहत नाही व गेले कुठं
पिल्ली आहेत काय
हाटक
किती दिले
तीन
ती नाहीेत
होय
कसल्या कोणतं कलर आहे
एक काळा एक चॉकलेट या एक पांढरा आहे
काळा एक एक चॉकलेटी एक पांढरा
हम्म
कसलं र हे मॉडेल आहेत
वय
बघितलंस तू
बघितलंय की
ह ह कुठे ठेवलेय काय म्हटलास
मली
आवाज येणार आहे कठवा लागलाय तुझा
बोल की आवाज आ क आले गी
हा कुठे ठेवलंय
केव लयत
कुठ ठेवलं इथं म्हणजे कुठं
इता ठेवले ग बाई पलीकडच्या घरात ठेवले
पलीकडच्या घरात आहेवय
हम
बाहेर येत नसतील अजून ती
नाहीय बारके
हा हा मग काय करणार देणार आहेस कुणाला काय काय करणार
बाळच मणार आहे मी
तेवढं सगळच नाही काय घालणार पोटाला बाळा
घालतो मी
हम्म
ब
मोठे झाले तर कुणाला पाहिजे तर देऊन टाकायचं ते
नाही मी पाळगणार आहे
हम्म घरात नुसता मांजर मांजरच करतोस काय
म मग
बाकी काय मग अरे तुमच्या स्कूलमध्ये ते हे होतं ना
काय
अ हे रे ओटिंग होत नवहे
झाल उषर्दी
झाला
लो
तूक तूक केलासक न उट म
खेलोगी
कोणाला केलास
ह हा ए का प्रांजलाने लोकेश म्हणून
हम तू केलेलंच हे झालं काय
हवय वय वय तिनेच टिर निवडून आले
तू केलेलं त्यास नाही ते नाहीच
वय निवडून आलं तूय
बारी के म
वय वयनननन
आणि काय कुठं अद्वेत काय स्कूल बद्दलला वय
वय जोल्लेला गेलाय
हा हा आणि कोण नवीन आल्यात काय फ्रेंड्स
कोण येणे कोण येणे
हा हा काय कुठं बाहेर जाणार आहेस काय
नाहीई
एका जागी बस के बाळा जरा आवाज केवढा घ्याय लागला तुझा
बसलोय बोल
काय सगळा बॅकग्राऊंड आवाज यायला लागलाय
बोल ग
अरे बोलाय लागलो की तू पण बोल की
ह
म गावाला कधी जाणार
हम्म शाळाही नाही काला जा
आताच जात नाहीसवे बाबा आलतीिक नाही रे
नाहीय
याल्नेत
नाही.
हम्म हम् म मम्मी गेलती?
होय.
अ हां एकटीच?
होय.
हम् हम. बाकी मग?
म काय?
काय म आणि उद्या काय काय करणार? आता संडे.
उद्या होय खेळणार जेवणावर झोपणार.
एवढंच.
एवढंच वय वय.
युगदादाातनी नारयवडती उद्या जेवायला.
मला काय माहित नाही ग?
काय माहित असते रे तुला?
काय माहत नाही मला वय.
म आज काय जेवलास?
अ चपती भाजीत आमटी.
चपाती भाजी आमटी
भात आमटी.
भात आमटी व्हाय हम्म
हम्म.
काय केलेली भाजी?
भाजी मला मेथीची.
मेथीची भाजी खल्लास?
हम.
आणि डब्याला काय नेलेलंस सकाळी?
डब्याला पोहे नेल्तू ग.
अरे हळू बोल की एवढं का वरडून बोलायलायस मला.
तू बोल लवकर बोल.
मी बोलायच लागलो की. तूस कसा कराय लागलास बग.
ये बोल ग बाई लवकर.
अरे बोलाला लागलू की बाबा.
हम् काय बोलाल?
मग तूच काय बोल नास असं काय करायलाय आज? हम्म आज काही मूड नाही.
ये भाई तू बोल ग.
अरे बोला लागलं नव्हे.
हा बोलालोस नव्ह म बोल लवकर.
हम्म हम्म. हम्म बोल की रे.
काय बोलू?
काय पण बोल की मला काय तर विचार की?
काय बोलू काय विचारू?
काय करायल्या जुवलीस का.
काय जेव आ जेवलीस काय झालं की काय विचारायचं काय.
असू दे घे बाबा
व्हय.
की कुणाचा राग आलाय तुला एवढा?
आलाय तिजा
कुणाचा मग माझ्यावर का काढालायीस?
हा बाई काढालोय?
हुं हुं.
हा हा.
तुला फोन बघायचा असणार?
व्हय व्हय व्हय.
गेम खेळतोस काय कुठला?
व्हय फ्री फायर खेळतोय की
अ तेच कर तू
व्हय.
आणि त्यो सक्षम कुठ आहे रे?
त्यो व्हय तो हॉस्टेलला गेलाय का बोल?
हॉस्टेलला गेलाय.
व्हय.
कुठ हाय ओ होस
ते मला काय माहित नाहीे हॉसटेल कुठ आहे ते? हॉस्टेलला गेलाय.
हम् तुला पण घालूया काय मग?
ह घाल की, घालूया घालुया
हम् हम् आम्ही ट्रीपला गेलतो फिरायला.
हा जावा जावा मला व्हिडिओ आलाय, अर्जुनीला गेलत्यासा, माहित हाय जा जा पुढच बोल
हम्म तुला लगेच बघितलास व्हिडिओ तू
म बघायच नाई?
कसा झालाय?
घाण घिस
बाद. तू बी जा आणि असं व्हिडिओ कर की, मी पण तव्हा आसंच बादच म्हणतो.
व्हय.
तुमच्या आता ट्रीप तेन नाहीत, आसतात नसतात ते सध्या
आणि डायरेक्ट डिसेंबर ला असत्यात, बोल लवकर बोल.
हम्म डिसेंबरला असत्यात
व्हय.
मागच्या वेळेला कुठ गेलेली?
हे हे गोव्याला गेलती.
गोव्याला
व्हय.
म आता ह्या वेळेस कुठ नेत्यात?
मला काय माहित?
हम्म हम्म जाणार हाईस काय तू?
जाणार हाय की
जा बाबा जा फिरुन ये.
व्हय.
हम्म पाऊस आहे काय तिकडं?
ढीग बला पडालाय?
कसा पडालाय?
डीगवाला पडालाय
आमच्याकड नाही गरे ऊन पडले
वय
जर लावून दे की पाऊस आला इकडं पाठवून दे क इकडें
हा पटवतो घे पटवतो
ह पाटो जरा